हॅलो
नमस्कार भाई हा बोला ना.
येतोय का आवाजात?
आवाज येतोय माझा? हो येतोय.
आम.
कसे आहात तुम्ही, झाले का काम आवरलं का सगळं?
हो आवरलं. जेवण वगैरे झालं आवरली घरात काम्ही आज रविवार असल्यामुळे.
हो र रविवार असल्यामुळे कस सर्वांना म्हणजे सुट्टी असते तर हळूहळू चालू असते.
हम् हम. उऊस थोडं ते त्या दिवशी आपण उशिरा सु उटणं वगैरे. घरातलं काम आवरतो टाळा करतो दररोज दररोज तेचतेच.
बरोबर.
हम्म हम्.
चालेल पण अ आज आरोग्याविषयी आरोग्याविषयावर थोडी माहिती बोलू.
हो चा
रोग म्हणजे प्रत्येक म्हणजे माणसांच्या जीवनात आरोग
तुमचा आवाज कट होतोय तई आवाज नाही देत क्लिअर.
हॅलो आता येतोय का?
हो आता येतोय.
हा ते थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असेल ना त्याच्यामुळे.
मला नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम.
नाही आमच्या इकडे पाऊस झाला ना आज.
हम हम.
आरोग्य हीच म्हणजे माणसाची खरी संपत्ती आहे. बघा जस आपण नेहमी ऐकतो की पैसा, संपत्ती, मान सन्मान या पेक्षा जर आपलं शरीर निरोगी असलं तरच आपल्याला या सर्व गोष्टींची म्हणजे अ गरज आहे कारण जर आपल्या शरी निरोग नअस तर आपल्याकडे किती पैसा असल्या तरी आपल्याला त्याचा उपयोग होत नाही.
हम्म हो ना आपण का आपले हा आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
बरोबर. चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपण संतुलित आहार नियमित घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे अ आपल्या शरीराला योग्य म्हणजे प्र प्रत्येक गोष्टीच एक वेगळं पौष्टिक देण्याचं अ उदाहरण आहे. रोजच्या जेवणात हो. रोजच्या जेवणात धान्य, कडधान्य, डाळी, दूध असे अनेक कपध पदार्थचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. वेगळ्या पालेभाज्या झाले, वेगवेगळ्या प्रकारचे फळ झाले.
प्रोटीन आपल्या शरीराला जे प्रोटीन घटक लागतात ते प्रथिन येते सगळं भेट लं पाहिजे कॅलरीज ते.
बरोबर बरोबर. फळे पण खाल्ली पाहिजे बघ आपण म्हणजे आपल्याला उपवास असतो बघा त्या दिवशी. तर आपण एक जर सफरच्यांद खाल्लं तरी आपल्याला म्हणजे एक दिवसभर एकदम ताजी पवण वाटत
हम्म एक ताई एक मिनिट ह मला एकच मिनिट फक्त कावाचं कोणी पाणी आलं ते बरी हॅलो
हा झालं
हा ते घरास््यांचा फोन होत कॉल होता ना मग त्यांच्याशी बोलत होती
बरं
हा बोला ना पाणी आलं आमच्याकडे नेमकी बोला पाऊस पण चाले पाणी पण आले
हा आमचं आत्ताच गेलं पाणी
आमच्याकडे काय आता दोन दिवसापास नक येत नाही गरजच नाही तरी पण येत ते
पाणी चांगलं पाणी यायलाच पाहिजे
नाही आम्हाला कंटा येत आता नको नको वाटत ते कारण कस दररोज दररोज भरायचं ते
नाही आम्हाला एवढं काही अडचण नाहीता मोटर जर चालू केली तर वरती टाकी म ऑटो ऑटोमॅटिक पडतो
हम् हम्म
पिण्यासाठी भरत नाही वापरण्याची वेगळी टाके आहे आमची
नाही आमचं डेरीच येत
बघा आपल्याला फळेस अ हॅलो
हा बोल नाेत नमस् आपल्याला म्हटलं कसं होत आपल्याला जशी बोला म्हटलं असं
ह आपल्याला बघा म्हणजे शरीरासाठी फळे सुका सुकामेवा येतो ना वा
हो येत आहे ना ते पण खाल्लं पाहिजे ना गरजेचंच आहे ना आपल्याला
हो पू आणि त्याचबरोबर आपल्याला पुरेसं पाणी पिणं तितकंच महत्त्वाचं आहे
आपल्याला जस आपण अन्न वगैरे घेतो तसं पाणी पाणी हा आपल्या शरीराचा मूलभूत भाग आहे त्याची गरज नते आपल्याला पाण्याची प
कसं प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यकच आहे
मग प्रा पाण्या म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पाणी पण हे उठतं एकदम चांगलंच आहे ना
हो हो
हम्म
े बघा आपण जर ज्वारी बाजरी नाचरी यांच्या यांचे जर म्हणजे भरड करून बाजरी ज्वारी यांच्या जर भाकऱ्या खाल्ल्या तर आपल्या त्या सुद्धा म्हणजे आपल्याला वेगवेगळे पोषक मिळतात हा बोला ना
हा य तर
त्याचबरोबर आपल्याला ताजे घरचे अन्न खाण्याची सवय लाववली लावली पाहिजे
शिव आणि आरोग्याचे काळजी घेण्यासाठी अशी अन्नपणणे खायचं फ्रेशच खायचं ताजं
हो ज पुुडयासारखे प्रकार बघा आता भरपूर लहान बाळ असतील आपले यांना बाहेरचच खा म्हणजे हो जे काय असेल ते म्हणजे आपण स्वतः घरी बनून त्यांना दि तर मग त्यांना पण छान वाटत ना
फास्ट फूड द्यायचेच नाही मुलांना जे प्रोटीन कॅलरीजे भेटत तेच द्यायचं शरीराला
मुलांना हम्म आता हे बघा आपण काही काही मुलांना रडतंय म्हणून म कुरकुर दे हे दे तस पूर्वी ते आपले आईवडील ते नव्हते देत आपल्या अग त्यावेेळेस आपल्याला भाजी पोळी नाही तर मग असं ते म्हणजे ना गुळ वगैरे हे करून ते लाडू वगैरे बनवून देण म्हणजे प्रथिने जे आपल्याला आयर्न भेटतय जच्यातून तेच द्यायचे ना
आता तर म्हणजे तेव्हाच आपल्याला ते पिझ्झा बर्गर काय होतं त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं.
हम्म हम्
कधीतरी रडलो तर म्हणजे पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तो भत्त्याच खवा आणून देत होते.
हम् तसं आताच्या मुलांना डेलीचं लागतं वरच
आता प्रत्येक मुलांना शंभर रुपये रोज लागतो.
हम्म त्यात म्हणजे जरा आपण हम्म तर आधीला नाही तर आप
हो हो बोला ना
आपण मुलांना दिलं नाही तर मग ते आपल्या ते पण व्यवस्थितच आण आपण सांगित तरी हे खा जातो. तर ते खातच राहतील पण आपण थोडं रागावलं तर ते खाणार नाही फास्ट फूड वगैरे असं ते प्रोटीन वगैरेच खातील मेन म्हणजे आपली पण आईवडिलांची पण चुक असतीना त्याच्यामध्ये मुलांना द्यायचं का नाही द्यायचं
हा मुलं रडतात मग आई वडील देऊन मोकळ होऊन जातात मग त्यांना ती सवय लागून जाते.
मग आता मी माझी मुलगी रडते ना मी माझी म्हणजे स्वतः मी सांगते का आणायचं नाही हे बंद करा त्याच्यापेक्षा तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे ते दोन दोन देत जा वाटलंच तर खायला खजूर
बरोबर आहे ना त्याच्याने त्यांना प्रोटॅशियम पण मिळतं.
आणि हे प्रोटीन व सगळं जे पाहिजे ते हे नाहीच आहे ना त्या भेटत आता शरराला
बरोबर
सगळं हे हायब्रीड वगैरे सगळं चायनीज खाऊन त्याच्यात मग ते मुलांना ताकद वगैरे काहीच नाही येत.
आणि उलट आजार पसरतात ते कसे
ते झीज हो झीज होती मग हाड मजबूत होत नाहीत असं हे खाल्ल्यामुळ
हो आणि लवकर मग हे दुखतं ते दुखत तर लवकर आजारी पडतात आणि ते बनवताना बनवताना कुठल्या क्वालिटीच तेल वापरतात. आपण म्हणजे आपल्याला थोडी माहिती आहे ना
हम्म आपण बघतच नाही ना
फक्त आवडतं आपल्याला ते छान लागत.
हम्म ती मुलं खात आवडीने म्हणून आपण देतो त्यांना घेऊन
त्याचबरोबर म्हणजे ठीक आहे आपण जर म्हणजे अ योग्य आरोग्यासाठी आपण जर आपला नियमित प्रणेसर एक
आपलं आरोग्य नियमित चांगलं राहण्यासाठी आपण आपली स्वतःची खाण्याची पिण्याची आणि आरोग्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे हे करायल आपण काळजी हे सांग कोणी सांगे ते कोणी सांगाला आणि म्हणून आपण तसं कराय का असं नाही
नाही बरोबर त्याच बरोबर बघा आपल्या शरीरासाठी आपल्याला शरीर मजबूत ठेवण्यासाठी चा थोडसे व्यायाम पण केले पाहिजे चालणे धावणे किंवा मग प्राणायाम
हम्म
प्राणायाम दोडी दोरीवररच्या उड्या मारल्या पाहिजे मैदानी खेळच हे सर्वोत्त म्हणजे कदम चांगला पर्याय आहे
पूर्वी पूर्वी शारीरिक श्रम श्रम व्हायचे शरीराचे म्हणून काही आजार होत नव्हते बरोबर आहे आता तस राहिलच नाही ना हल्ली
पू पूर्वी कसं मैदानी खेळ खेळले जायचे
पूर्वी कसं बघा आपल्या आजी आज आजीत्या काकू आईत्या असं म्हणजे सगळं ते जात ्यावर वगैरे दळून वगैरे ते पीठ तयार करायच्या मग ते सगळं एक व्हायचं पूर्वीचं खाणं छान होत त स आठतााच नाही
तेच तर मोठा प्रश्न झालाय ना निर्माण
हम्म
आणि अगोदरचे बघा मुलं ग्राउंड वर म्हणजे खेळ खेळत होते तर त्यांचा खेळण्यासोबत त्यांचा तेवढा व्यायामही होत होता नियमित प्रमाणे शरीराची हालचाल होत होती शरीराची हाल चालू होत होती त्यांच्या म्हणजे त्यांची
काहिदा मी निीट झाले कंप्लेट वर हॅलो हॅलो दडम दडम कंप्ट हो तुमच मी करते तुम्हाला कॉल दहा पंधरा मिनिटात तुम्ही
हो हो